ले
काय नाही बसलोय निवन तो जेवण झालं आता
हो का माझं पण आता झालं म्हणटला कॉल करावा काय चाललंय बघाव तुझं न्यूज बघितलीस का नाही
कश्याची?
किती तर झाडं तोडली वाट
अरे
किती लोक विरोध करत होती तरी पण तोडली झाडं सगळं
आता प्रदूषण वाढणार प्रदषण झाड काळजी घेतली पाहिजे पण असो आता पावसाळ्याला पण त्याच डबल लावली पाहिजेत
बरोबर आहे. मं मला तरं वाटतं बघं कि झाडं लावूनं हे प्रत्येकानं नॉर्मलाईज केलं पाहिजे म्हणजे कायं कायं नां कसं वाटतं की हां प्राऊडली सांगते आम्हीं एक झाडं लावलं पणं ती तुमच्यांच भविष्यांसाठी उद्यां की तुम्हीं आंज झाडं लावालं तरं मंग उद्यां तुमचं फ्युचर ब्राईट असेल. नाहीतर मग ग्लोबल वर्मिंग किती वाढत चालली हाय ना.
ते तर झालं च किं ओ. आपणच आपली लाईफ सेव केली पाहिजे. लाईफ काय म्हणा पृथ्वी पण आपणच सेव केली पाहिजे आपली.
हम्म.
त्याच्याोबतच तस पण काय पण करून चालत नाही हो. नाहीतर हम्.
पण आजकाल कस सगळं इतकं काय म्हणतो आपण वायू प्रदूषण झालंय हे झालंय पण माणसाला समजत नाही वायू प्रदूषण इतकं होतंय ते जे हं म फुल निघणारे गॅसेस आहेत. हा का ते कसे हे होणार ते आपल्याला कसे, एकदम हाम करू शकत्यात पण माणसाला हे समजत नाही. कि झाड एकमेव हे आहे किती पण टेक्नॉलॉजी हे केली किंवा काय केलं तरी पण झाड लावली पाहिजेत. तेच कार्बन डायऑक्साइड इतर हार्मफुल गॅसेस घेऊन ऑक्सिजन देतं. हे माणसांना कधी समजणाराय काय नाहीत काय काय ना तर माहीत असून पण झाडे लावत नाही.
ते झालंच.
ह हम्म. वृक्षारोपणे केलंच पाहिजे प्रत्येकान.
ह त्यात तशी गरज हाय. बाकी मग तुम्ही काय आता शेतात गेले.
आमच्या शेतात आता आलं लावलं बघा.
हो का आल लावायची प्रोसेस कशी असते ओ.
मला नाही माहीत ओ.
ह मग तुमच्या लावलं तुम्हाला कसं माहित का तुम्ही जातचं नाही
नाही. आता कसं कॉलेजमुळे जायला होत. नाही बाबा करता शेती माझी.
होय का मग तुम्ही काय झाडं वगैरे लाव लावलेतं का नाही. याच्या आधी कधी शेतात तुमच्या?
हो झाडे लावलीत. की आंब्याची लावलेय त्याच्यान
कुठल्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आंबे आहेत तुमच्या शेतात.
केशरी आंबा हाय. नंतर हापूस हाय. नंतर तोता पुुरी आहे नंतर तो मोठीआंबाईक तिथं आहे बघा जा. लोणचं बनवायचं तो आंबा.
बघा त्याच्या पासून लोन
हो आमची आजी बनवते लोणचं त्याच्यापासून तुम्हाला माहतीय का? अ. बडीशेप. फ्लेवर्स लोणचं नंतर त्या आंब्याचं एक मेण वालं असतं ना. ते लोणचं नंतर नुसता तो खारीक असतो बघा. हम्म बडीशेपचचं. मला बडीशेपचं लोणचं जास्त आवडतं का माहीत का एकदम असं जास्त, पण आंबट नाही. लागत किंवा आणि ते मुरत नाही. का ज्यावेेळेस एकदम
बडीशेपचं लोणचं का.
हा.
म तव काय होतं.
मुरल्या नंतर ते एकदम छान लागतं आठ नऊ महिन्यानी
होय इतक्या दिवस ठेवतात. होय त्याला
इतके दिवस नाही तुला माहित नाही का. कि लोणचं हे एक दोन वर्ष पण टिकू शकतात ते प्रिझर्वेटिव्ह आहे तेल त्यातं टकट्यात. मग ते प्रिझर्व्ह होऊ शकतं मग अशा कितीत गोष्टी प्रिझर्व्ह होत्यात माहिती आहे का तुला
मला नसत माहीत पण इतक्या दिवस टिकल्या मुळे त्याच्यात काय बॅक्टरीय क्रिया तयार होत. नाहीत कसली
नाय नाय नाय नाय. जरी झाले तरी ते गोड असते आणि फक्त पाण्याचं हात लागला नाही पाहिजे किंवा असं त्यात पाणी गेलं नाही. पाहिजे असं लोणचं काढायचं बरणी एकदम एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवायची. कपडं बांधचं त्याला
म्हणजे काळजी घ्यायची का त्याची.
हा, बरोबर.
तुम्ही आंब्याचं लोणचं बनवून विकता का आपलं तसचं घरी खायला पुरतं मगं आणि मग एवढे झाडाला आंबे आलेले परत ते काय करायचे
ते देऊन टाकतो. इकडे तिकडे परत बाबांच्या मित्रांना इकडं कुणाकुणाला असं
हा का
हम्म
मग तुम्हाला कुठल्या झाडाचा आंबा आवडतो
मला हापूस आवडतो
मग त्याची झाडं आहेत का नाहीत
भरपूर आहेत आणि काय झा आणि आता पण लावली आम्ही
प्ले
हप्पूस तो तर पुरी लावलाय बघा आणि तुम्हाला माहती आहे का एक मी असं आहे का ना ह्यावेेळी ज आ थांबा थोड्या दिवसात मी ह्याच झाड आणणार आहे मि याजकी आंब्याचं मी याज अख्या आंबा आहे ना एक आंबा दीड लाखाचा असतो एक आंबा
अरे बाप रे म
ते खाणार विकणार कशाला
आव कशाला खाताय मग दीड लाख भेटत तुम्ही खातयं
मगं. पण त्याची रोप इतकं तुम्हाला माहिती का रोप पितकं महाग नसतय असं मला कळाले आणि ते असं मिळून जातं पण त्याची निगा राखणं अ एकदम असं इम्पॉर्टंट आहे नाहीतर मग काय हे नाही आणि माणसंशी माणसांना पण आता हच्यामुळे रीलील म्हणा किंवा अस इटू असं कशा कशामुळे कळालंय की कसा असतो आणि इतका मोठा आंब असतो का नाही बघा तो त्याची मार्केट प्राइस आता दीड लाख रुपये आहे
अरे बापरे
हम्
मला नाही वाटत तुम्ही मग खाशीला ते आंबा तुम्ही पण विकणारच
नाही आम्ही नाही विकणार आम्ही खाणार आम्ही
नाही नाही ते तुमच्या आवाजातून कळतंय मला तुम्ही विकणार
बर बास करा बोला
काय म्हणताय मग बाकी अजून कशा कशाची झाड आहेत तुमच्या रानात
चिक्कूची आय नंतर लिंबाची आयत
मग तुम्ही लावलेले कुठली कुठ
पेरूची आहेत पेरूची बाग आहे आमची आणि हो आणि बघा अंजिराची झाड आहेत सात आठ
अरे बाप रे म्हणजे तुमची किती एकर टोटल शेती आय
काय म्हणला
किती एकर शेतीय
आमची शंभर एकर हाय की ओ
अरे बाप रे मग तुमच्याकडं दहा पंधरा माणसं कामाला पण असतेली
हो परत गाया गाया म्हशी ढोर हाईत
होय का
हो
मग तुम्ही काय वैरण बिरण आणता का नाही त्यासनी
नाही हो आम का माणसं आहेत बाबा बघत्येत आमचे सगळे त्यात नंतर आम्ही आमचा प्रकल्प आहे एक गांडूळ खताचा शेणापासून आम्ही गांडूळ खत हा काय म्हणताय शेण शेण नंतर ते आमच्या की अ ही सागवानाची बाग होती बघा आधी
अच्छा तुम्ही विकली ना
आ
तुम्ही ती विकली ना झाडं
नाही नाही कोण म्हणलं विकली नाय उलट त्याची पानं पडतात आणि जो सगळा असं प प सुकलेली पानं म्हणा ती आम्ही यूज करतो ह्याच्यात गांडूळ खत बनवायला परत म्हशीच शेण गाईचं शेण गोमूत्र हा आणि आम्ही भात लावलेला मागच्या वेळेस त्या वेळेस गाय होतेच की त्यामुळे गोमुत त्र एक मला वाटतय शंभर लिटर निघाला असल गायीचं मग ते आम्ही युज केलेलं तुम्हाला माहित ते का भात करताना जे भाताच शेत बनवत्यात
हा
हा त्यावेळेस गोमूत्र वतलं जातं आणि मग नाचवली जात्यात त्यात बैल
का ओ
म्हणजे जमीन एकदम सुपीक बनवायला
अरे बापरे रे म आता आमच्याकडे बैल नाहीतर आम्ही नाचू का
हा तुम्ही माणसं बोलवा नाचायला
ठीकाय ठीकाय का तुमची एक एक दिवस ट्रक भरून बैला आण की नाम- आमच्या हीथ रानात नाचवा
बर बर ठीक आहे तसं पण चालतय कुठं राहता ओ तुम्ही बरबर ती राहूद्या ति नका सांगू
आम्ही आता असा विचार करतोय भात लावायचा
हा हा हा भात लावताय का प आता अ किती एकरात लावताय हम्म
तुमच्याकड टोटल किती गाय आहेत
आमच्याकडं टोटल बघा राऊंड फिगरमध्येच आम्ही ठेवलेत पन्नास गाय आहेत आणि साठ म्हशी आहेत
अरे बापरे बापरे
हम्
भरपूरच आहेत की
हो आणि म्हणूनच म्हटलं ती शेण देतात का नाही त्यातून आम्ही प्रकल्प केलाय एक प्रगतशील शेतकऱ्या हा प्रगतशील शेतकरी. शेतकर्‍याचा एक प्रकल्प आहे तो केलेला आहे. गांडूळ खताचा हम् आणि बघा शेन सगळीकडं उपयुक्त आहे हा हा
बारामतीच्या पवारानंतर तुमचाच नंबर येत असल राज्यात मग असं मला वाटतं दूध उत्पादनात
हो मग काय
तेच की कारण एवढ्या काही सांभाळायचं काही सूकाच आहे का
सगळ्या सगळ्या दूध नाही दे ओ काही काय प्रेग्नेंट आहेत काय म्हणतात त्याला प्रेग्नंटला अ हा गर्ब बरं असू द्या
मग आता किती लिटर साधारण दिवसाला दूध जातं तुमचं
आमचं साधारण बघा काय मला आयडिया नाही एवढी ती काय मशीन काढलं जातं आणि
बर बरं ठीक आहे ठीक आहे ऐका की मला जरासं काम आहे ठेवू का?
हा हा ठीक आहे चला